हो
बोला ना सर
अरे ओ की मी.
हो हो ओळखल ओळख
हॅलो. आवाज येतो का माझा?
ह.
ह आवाज येतोय का?
हो येतोय सर येतोय.
बरं बरं, ओळखलना तुम्ही?
हो हो ओळखलं ओळखलं.
हम्म अच्छा, झाल का जेऊन वगैरे?
नाही झालं सर. इतक्या लवकर नाही हो, सातच तर वाजले.
हो टाइम पण कमी झाला अजून. अच्छा.
तुमचं झालं का इतक्या लवकर?
नाही आता स्वयंपाक बनवून सुरू आहे.
अच्छा.
हम्म.
आमच तर अजून सुरवात पण नाही झाली.
हो का?
हम्म.
हम्म.
सुरुवात झाली की पण, हो आता काय बनवायचं तर.
काय प्लॅनिंग आहे आज बनवणार.
असं काय स्पेशल नाही, पण आता जे बनवतील ते मम्मी किंवा वहिणी. माझा मूड झाला तर मी.
अच्छा बहिणी आहे का तुम्हाला?
हो वहिनी आहे मला. आताच लग्न झालंय दादाचं. दोन तीन महिने झाल हं.
कुठं जात असता मग तुम्ही कामाला?
मी हॉस्पिटल
हॉस्पिटलमध्ये आहे.
हम्म.
डॉक्टर आहे का तुम्ही?
नाही नाही नर्स आहे
नर्स
हो नर्स
नर्स म्हटलं तर खूप मोठं काम आहे मग तुमचं.
हो आता आहे.
जबाबदारीचं पण असेल कदाचित.
हो. हो. जबाबदारीचा काय प्रत्येकच काम जबाबदारीच
बरोबर.
हम्म. तुम्ही गेलते शाळेत.
हो शाळा आमची काय पाच वाजेपर्यंत चालू असते.
तुमचं बरं आहे अकरा ते पाच पर्यंत अकरा ते पाच बारा. ते पाजात
आम्ही अकरा ते पाच.
अच्छा. अकरा ते पाच जा आरामात या.
आरामात नसत पण ते शिकवणं वगैरे झालं की नंतर रिटर्न. म्हजे सुटली की
कुठल्या क्लासला शिकवता? कुठल्या वर्गावर घेता क्लास
नववी दहावी अकरावी बारावी शिकू शक तो पण सध्या आमच्यागत नवी दावी आहे.
तुम्ही शाळेवर आहे ना?
हो शाळेवरच आहे.
ह कॉलेज बे करीता
हायस्कूल आहे ना आमच्या इकडे उर्दू मिडियम. सध्या आमचे एक्स्ट्रा क्लासेस लावले ना.
उर्दू मध्ये
उर्दू हिंदी मध्ये त्यांना हिंदी येतेन मॅडम उर्दूवाल्या ना.
हो हिंदी येते बराबर आहे.
हो.
उर्दू मीडियमला शिकवायचं अस असं थोडं
उर्दू मीडियमच्याच विद्यार्थ्यांना त्यांना पण हिंदी मधन शिकवायला.
हो काय विषय घेता?
गणित मॅथ
मॅथ असते वरती खाली ॲटोमोबाईल म्हणून टेक्निकल एक विषय आहे.
हा. हा.
जे की वर्ग नऊ आणि बारावी पर्यंत आहे.
ॲटोमोबाईल मध्ये काय?
ऑटो मोबाईल म्हणजे जसं तुम्हाला ॲटोमोबाईल म्हणजे जसं, तुम्हाला वाटत असेल की ॲटो आणि मोबाईल तसं ॲटोमोबाईल नाही आहे तो
नाही नाही तस नाही वाटलं मला ॲटो आणि मोबाईल म्हणजे ॲटो मोबाईल
ॲटोमोबाईल ही म्हणजे भारतातली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. त्यामध्ये भारत खूप अ अ खूब झपाट्याने प्रगती करत आहे.
अच्छा.
ज्यामध्ये आपल्या टू व्हीलर, फोर व्हीलर ऑल टाइप्स ऑफ व्हेइकल जेवढे असतील तेवढे समजा, ज्याला इंजिन लागते. जस तुमची जहाज झाली. विमान झाली, अ टोटल म्हणजे जेवढ्याही गाड्यांना इंजिनचं काम आहे
हां ते सर्व तुम्ही शिकवता.
हम्म, तर तेच सगळं ऑटोमोबाईल मध्ये समजा येतं.
शिकवताय तर.
हो ॲटोमोबाईल तुम्ही विचारलं ना काय आहे?
हां हां.
तर ते त्याच्यात येते आणि ते आम्ही पण शिकवतो ते. कारण त्यामध्ये इंजिनचे प्रकार असतात ना. हो गाडी गाडी बद्दल माहिती, इंजिन बद्दल माहिती, इंजिनचे प्रकार ते आहे, टाइप्स ऑफ इंजिन असतं ना
किती आहेत सर, इंजनचे प्रकार?
इंजनचे प्रकार तर दोनच आहेत सध्या. अजून इन फ्युचर फ्युचरमध्ये आले त आले, पेट्रोल अन डिझेल.
हां.
रॉकेल कशात राहते?
रॉकेल हे आपल्या घरी आग लावण्यासाठी राहते.
अच्छा
हम्म, राॅकेलचा वापर होत नाही सध्या. हो. दुसरं काय ते गॅसच आहे तर ते त्यात त्यात मोडला जाते सी एन जी गॅस, पेट्रोल पेट्रोलमध्येच.
हा हा.
अं. याच्या व्यतिरिक्त सध्या तर कुठला गाडीमध्ये काही इंजिनचा प्रकार आलेला नाहीये. पण इन फ्युचर मध्ये कदाचित आला तर ते ईव्ही व्ही इकल आहे त्यात इंजिन त्यात त्यामध्ये इंजिन नसते, त्यात बॅटरी असते. हा, तर त्या बॅटऱ्यांना मोटर लावलेले असतात त्याला चारी व्हील ला.
अच्छा.
हा जसा आपला फॅन असतो ना
हाव.
हा बटन दाबला की, फॅन चालू होते तसं असते ते. हम्म, तसं काय गाडीमध्ये त्यांच्यापशी बटन असते, बटन दाबले की ती गाडी चालते. त्यामध्ये अन यामध्ये खूप फरक हाय. मग त्याला ईव्हीव्ही इकल म्हणतात आणि याला ॲटोमोटिव्ह.
हां.
हम्म, स्वयंचलित.
दोन्ही शिकवता का?
कोणतं हो दोन्ही पण. अं सध्या आता या ऑटोमोबाईल क्षेत्र म्हटलं, तर ईव्ही व्हेइकल सुद्धा आले त्यामध्ये. हम्म.
काय आलं?
अं.
काय आलं म्हणले?
ईव्ही वेहीकल एलेक्ट्रिक वेहिकल.
अच्छा. त्याच्यामध्ये काय काय येते?
कशामध्ये
इलेक्ट्रिकल वेहिकल म्हणजे.
इलेक्ट्रिकल वव्हेवीकल म्हणजे बॅटऱ्या वगैरे चालतात? ज्या ज्या गाड्यात त्यांना ईव्ही व्हेवीकल म्हणतेतोय. ज स्कुटी झाली आपली फोर व्हीलर झाली, बसेस आता सध्या बसेस निघल्या.
हा.
धूरवीरहित पर्यावरणासाठी चांगल्या अशा.
हो.
त्यांना एव्ही होईल. प्रूफ म्हणतो आपण.
अच्छा.
ज्या म्हणनं इंजिन म्हणन धूर बाहेर निघत नाही.
हम्म ज्यांच्या इंजिन मधन धूर बाहेर निघतो त्याला काय म्हणतात.
त्याला एटोमोटिव्हंज व्हहीकल
अच्छा.
हा. त्यामध्ये इंजिन असते
हम्म हम्म.
आणि इंजिन. ते त्यामध्ये पेट्रोल वगैरे टाकल्याच्या नंतर ते पेट्रोल जळते आता त्यामध्ये
का ओ
हा तर मग त्याच त्याचे जे हे असते कार्बन. तो बाहेर निघतो धूर.
हो.
तो बाहेर निघला तर पर्यावरणाचां समजा. त्रास होतो ना. हा तेच ते तर त्यामुळ त्याच्यातून. त्याच्यात खूप फरक आहे एअर पोल्युशन होते. बंद नाही केलं पण भविष्यातनी. ही बी वेहिकलच येऊ शकते कदाचित राहू शकते असं
हो
कारण ए व्हीव्हीकलला एक बार चार्ज केलं की डबल ते चालते दीडशे किलोमीटर. आणि बाकी आपल. लाईटच काय रिजनरेट होत असते, लाईट ट्रान्सफर होत असते लाईटचा काही इशू नाही आजकाल सद्ध्या काय. पवन ऊर्जेवर सुद्धा लाईट व होत आहे तयार होतय. पवन ऊर्जा सौर ऊर्जा पाण्यावरून म्हणजे बऱ्याश ठिकाणाहुन समजा इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करू शकतो.
बर
मग पेट्रोल आणि डिझेल तर तसं नाही ना.
हो
पेट्रोल आणि डिझेल एकवेळेस संपल डबल ट्रान्सफर होत नाही ते जनरेट होत नाही.
नाही
आणि ते सोय एक्सपोर्ट करायचं म्हटलं ते इनपुट करायचं म्हटलं तर ते खूप खर्च येतो.
हो बराबर.
हम्म प्लस ट्रांस्पोर्टेशन ट्रांस्पोर्ट. चार्जेस ते वेगळे जातात.
हो याला काय चार्जेस बिर्जेस लागत नाही.
त्याला तुमचा मोबाईल कसा तुम्ही चार्ज करता तसं आहे याचं काम.
तच म बरं आहे याला काय चार्जर नाही इनपुट आउटपुट मेट नाही. ती हून देत नाय डायरेक्ट पास होते.
जिरो मेंटेनन्स पण रिचार्ज करायचा. आणि चालून जायचं आपले शंभर दोनशे किलोमीटर.
परत कुठं जाऊन चार्ज करे?
डबल घरीच कारण दोनशे किलोमीटरच्या आतमध्येच प्रवास करावा लागते त्याला. ते एक त्याच फक्त डिसअडवांटेजस आहे की तुम्हाला दोनशे शंभर ते दोनशे किलोमीटरच्या आतमध्येत प्रवास कराव लागेल.
पन्नास किलोमीटर जाता येते जाऊन येणं होते. पन्नास जाणं पन्नाश येणे. शंभर दोनशे किलोमीटर जातो म्हणलं अटकते. ते बरं नाही गाडी.
ते तुम्हाला समजले ते चांगली गोष्ट आहे.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
तुमचा माइंड माइंड खूप शार्प दिसायला मला त्या बाबती
बसू नाय जेवली का सर तुम्ही विशार चालू होता पण मंग चालवता येत नाही.
शिकून घ्या ना शिकून तुम्ही हे
शिकवणार नाही ना सर शिकवणार कोण नाही ना.
आता तुमच्या म आल्या ना वहिणी ती शिक
वहिनीला नाही येत माझा.
तुमच्या मोठ्या बहिणीला येईल मंग. ती शिकवते तुम्हाला गाडी.
नाही माझ्या मोठ्या ताईला येत नाही, माझ्या वहिणीला येत नाही, माझ्या आईला येत नाही.
तर मोठी ताई घेऊन पडली होती गाडी.
नाही नाही मोठी ताई गाडी घेऊन नाही पडली हो
हम्म.
ती खूप छान चालवते.
हो तेच तर म्हटलं.
आन तिचं लग्न झालंय ना लग्न झालं नाही तर नाही शिकू नाही शकत.
अच्छा हा तसं असू शकते.
हम्म छोटी आहे पण तिला टाईम नाही मला टाईम नाही. असताय नको छोटीचा काय टॅली कराय लागली. टॅलीचे क्लासेस करते टॅली जाते.
अच्छा हुशार आहे दोघी जणी मंग तुम्ही.
हम्म माझी मोठी ताई पण आहे.
मोठी ताई पण आहे का?
हाव.
काय टॅली करते का ती पण?
नाही नाही तिच्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं डी एड बी एड झालं तिचं.
बी एड बी एड पण झालाय का अरे वाह.